हॅलो
अरे आरही हू चलो
म्हणलं गेलो आहे ते मी कार्या अँप आताच उघडेलच होत
हाव का घरीेचये का
तीच पुढचे कार्य येल होते ना ते करीत होती ती ती काय व्हिडिओ डाउनलोड होऊन नाही राहिले तिचे
आले तुम्हाला पुढले
हा पुढचे आले ना
हू मी आज जयश्री ला लावला पण त्याचं लागतच नाही बाई का कण हू
उचलला नाही
लागतच नाही
का बर लागत नाही कण
साधा कॉल लावुन पाहायचा एकदा
नई ना साधाच लावला मग त्या परत फोन केला मी म्हणल मी तुम्हाला कॉल लाऊ राहिले ते उजूक लावलं मन लागणच नई
साधाच लावला पहिल एवढ सांगितलं त्या म्हणे मी कॉल करू राहिले तुम्हाला म ते त्याला फोन लावाल ते लोक माया की वरचे येत नाही टाईप करायच बी येत नाही इकुण तिकुण आलं बी लागलं का फोनच लागत नाही
त्या नाही तर माय कॉल राहिले माझे आज लावायचे हू
आता काय त्याची तारीख संपत आली आज शेवटचीये वाटतं
हा का
सांगिले का आता आज आजपर्यंत जर ते कॉलच पूर्ण झालं तर पुढचे टॉक्स येतिन पुढच कार्य तीन महीने चालु राइन मंग लगातार म ते पूर्ण न झालं तर मग पुुढचे येणार नाही त्याच्यातून वगळला जाईन मग आ
पंधराच कॉले सुनबाई म्हण तीस कॉल इन म परत आता
नाही नाही तेवडे पंधराच पूर्ण करायचे
म आता हे शेवटचाये मग येईल का पूज पुढला टास्क
आता हे पंधरावाये लगे कॉल
हा
हा का मग हे झालं का त्याला सबमिट करून टाकाचं मग पाहियचं पुढचं येतं का काय रिफ्रेश करत राहायचं त्याला घडी घडी
ते रिफ्रेश कस करत्या कश कशावर जाय लागत त्याला?
ते तीन रेषा राहत्या कोपऱ्यामधी तीन रेषा दाबायच्या, मग तिथं रिफ्रेश करा म्हणून बटन येता मग ते रिप्रेशर वर बटन दाबायचं.
हाव.. का?
हा... नाव येत ते रिफ्रेश करा म्हणून
हम्म विनय ते घरीच असनार सुट्टी?
हा घरीच है निवद घेऊन गेलता त्यो आत्ताच आला एवढ्यात
ह्.. ब सवासणी जेवायला आले काय?
सवासणी घालायच्या होत्या आज पण काही घातले नाही मंगळवारी घालायचय.
गांडावर आज कामात कामात निवद केलता तर आज गेल्या असतील.
हा.. ना.. पण पुढं.. आता सोमवारी, मंगळवारी घालीन मी पुढ
शाळा राहती शाळेच्या टायमला मग आवरलं पाहिजे.
दिदी आहेना करायला स्वयंपाक, मी काही आवरून जाईन काही करीन ती.
हम् दिदी बर बोले गेलत्या वाटतं काल
हा.. गेलते ना.
ह्.. दर्शन झाले का?
हा.. वैष्णवीच, सीमाचं झालं... बाकीच्याच काय माहिती त्यांनी बाहेरूनच घेतलं वाटतं या दोघी घुसल्यात मधी
हा.. ते.. व आमचंच आहे की हुई हुई हा.. ओ.. सीमासगळं बहिणी वैष्णवीच त्यांचा बाकी सगळ्यांन कळसाचं दर्शन घेतले.
हा वो ह्या दोघी घुसल्या डायरेक्ट मधी ह्..
हा
ह
तेच म्हणलं फोन लावून पाहावं म्हणलं, आज सत्तावीस तारीख हे का? सत्तावीस तारीख वाटते का नई
हां
हु.. आवसे आवसे देऊ जाऊन. तुमचे किती राहिले गाण अजून?
त्याच्यात आता ते पाच पांदा पण ते त्या दिवशी तुला लाव.. लावून पाहिला मी पण ते काही उ उचला गेला नाही लागलाच नाही म्हणजे बेलने नाही गेली मग तोह्याकडं आलता का मिसकॉल? माझी ना ते सबमिट होईल पण त्याच्यातून डबल लावून पाहिलं मी लागत होता कॉल. हम्म त्याच्यातच राहिली फक्त नाही तर बाकीचे झाले. त्याच्यातूनच लावून पाहाना परत लागतर काय लागला तर
मला ते बोरगावचे तईनं फोन केला ते आर्जंट त्यानं नंबर देलता तर काय काण बाई
हा.. का?
हा त्या म्हणे मला ते अर्चना कोण अर्चना ताई कुठल्या आहे रे वेरुच्या का?
अर्चना वरकड ना?
हा.
वेरूळच्या नाहीत ह्याच्या आहे त्या ते ना काय नाव हेग त्या गावाचं?
बोल ना
माऊसाळ्याचे मावसाळ्याच.
मावसाळ्याचे हा मावसाळा त्याम्हणी मावसाळ मी भर. खूप दिवसा पासून त्याला बी कॉल येले वाटत. त्या मला लावलं मी त्याला उशल मा उशील गेलं पण त्यांच्याकडून माझ्या येनस म परत
ह .
त्यानंत माझ माझ्या जी ऑप्शनच म्हण मा दोन तीन दिवसां करून पाह .
ते होत बुखार
वेरु च्या का आहे का काय नाव होतं कानवा ई.
नंदा नंदा बुखार आसन.
हा हा हा तेच होत.
नंदा बुखार त्या उपजीवीका त्या.
हा का. हम्.
त्यांचे कॉल चालू हे का.
हा ते म्हणे माझी बी चालू म्हणे पण मग ते त्यांची जास्त. ना ज्यां लावले का त्यांची काही समोरची पूर्ण वल द्यायला लागणारच नाही म्हणे .
छ्या त्या्ची पूर्ण हो यल नसल लागत.
मग त्यानंतर त्या मग मला त्या आरच्यांत येन तुमचा नंबर दिला म्हणे मग त्यान लावलं तुम्हाला.
हा
हम्म.
मंगजयश्री न तसं केला अस नाही तर म्हणच लागत नसन तिचा कॉल.
पण मी त्याला विचारलं ना साधे तुमची बाकी एक म्हणे बाकी म्हणे माझी मीझी बिन.
नाही नाही त ते सबमिट करून टाकले सं ती नाव सगळे सगळे म्हणून बगत नस
अरे देवा असं होत का ते. हम् ह .
रुपालीचा लागत होता ना.
हा त्याच लागत होता त्या दिवशी लावला लागला होता.
तिन करेलच नाही पण ती डायरेक्ट सबमिट करून टाकेल हे मग आता काय माहिली.
मग त्याला या यची नाही का मीळणत तुमला ते अर्चन त्याला माझ ते अकाउं नबरं सांगाचं होतं.
हा ना सांगितलं जाईन न.
हे हम्म नाही मग फोन पे जुडू कोणता कोत नाही जुडून घ . हा माझ्याच पाऊस असला म्हणल राहिल निंदायला.
पाऊस उघडलान.
हा उजकी आता नाव घड घरी फटके म आत ओल्याले ल्याच काय करताय एकाण फटकाला . काय बंद होत माझं. हम्म.
पण ऊन पडेला असल का जर सगळं बरं होऊन जात बसाल उठाल जागा नाही तिथ.
नाही बाई याचीची नाव बस वा जागा नाही मग जास वाट जाऊच नाही करून .
हम्. जास्त अर्जंट नसतल मग काही नाही होत.
हम्म. ते ढोराचं आहे पत्र पण ते खतं खुतं न ढोराचं राडा न
हा म्हातारी आली असंन ना आता काल.
हा रात्री आली ना मतारी आली मतारीची ल्योक आहे क अज आज येणार वाटतं. येक गाडी आली एक गाडी नाय. दे कोणी काही काय म्हणे काही दवादस करायची म्हणे आम्हाला.
हाव का
हम्म
हा तिथंच द्वा दस करून मग येत असंन
हा ती निघलीआ ती द्वादस करून निघली का एक गाडी माग एक गाडी काल
त्यांचे आठ दिवस आधीच दर्शन झाले वाटतं पंढरपूरला.
आ म तस करा लागते ते काय करत्या पहिले आठ दीवस जाऊन दर्शन ब तरी बाारी लावते ती दोन दोन घंटे.
नई बारी त लावाच लागत असंन म्हणा पण मंग आधीच दर्शन होऊन जात आठ दिवस पइले समजा.
हां आठ दिवस पईले दर्शन करत्या न म पंधरा एकादशीच दिवशी काय करते चंद्र याहू करते. हं कळसाच दर्शन घेतलंन नीघाल्या.
बायरूनच कळसाच घ्यायचं फक्त
हा काय सजून येल म्हण त्या आई एकादशी दिवशी.
ह
मीन बा बायेर लावून जे की इतकी पब्लिक होती म्हण या वर्षी मेन तेरा चौदा लाख पब्लिक आसंन
लईच राहते बाई पूरं पंढरपुर असं गज भरेल रातलं की.
हां बई म्हण तेव्हा काशी मेले हो तवा रस्त्यानेच वारीतले होते म्हण ते, ते दिंडी नंबराची दिंडी राहती का?
हा वारीतलेच होते त्यां अन ती ट्रक बी वारितलीच होती, त्यांच्याच पसारा घेऊन वाहत होती ती ट्रक.
कांबळे बिचारा काय चेक करायला काय झालं काय नी.
चक्कर बीक्कर काई नी ते नाय ना ते कमजोर होतं म्हणे त्याची तब्येत बरोबर नव्हती. ताप येल होती त्याला फणफणत होतं ते आणि ते दरवर्षीच जातं वारीला जात होती ट्रक. त्यांचा पसारा घीऊन आण माणसाची वय किती सांगितली त्याच्या त्या माणसाची पंच्याऐंशी वर्षाचा मानुस होता तो
बाप
एकदम म्हतारा होता त्यो काई पेल नव्हता काईच नव्हता सगळी चौकशी झाली त्याच्या वाली. पण पेल नाई काई त्याची तब्येत बरोबर नव्हती त्यांनं गोळी घेतली होती भारी पावरची.
हम्म
म्हणून त्याची तब्येत खराब झाली त्याल ती गोळी लागली आणि झालं ते म्हणे मला सुधारलं नई म्हणे कस काय झालं त.
हा मा मिळ त्यांची मागच होती ट्रक ते असं चाल त्यांच्या मागच होती पाच जणी चार का पाच जणी ग्याल्या त्या जागीवर तीघी जणी हम्म
तिघी जाग्यावर गेल पा चौघे चौदा जण ना म्हणत होती ते वाचली म्हणा ते पण काही लुकसानीच झाले ना आता पायाच्या
हावी आस माई थोडीशी राहतो पण वारीत गेलेली बरे तरी यंदा तिकडं पाऊस नाही. पाऊस असलाना चंद्रभागेला पाणी राहत.
हा. बरं, झालाय यो काॅल.
हां हां ठ्याव.
तिकडून करून पाहतेे मी एक लागलातर लागतो काय?
बरबर लावून पहा.